हॅलो.
हा जेवन झाल का?
जेवलं बघा तुम्ही जेवला का? हा हा हा काय केलत जेवायला.
जेवाला आज भाकरी किलती, पालकची भाजी किलती. भजी केलत
होय काय आज मग भजी केली त म्हणल्यावर. काय चैन केली मग आज तुम्ही.
पाऊस पडलाय नाय हा. मस्त पाऊस पडालायं म्हणताना गरम गरम भजी खाल्ली.
ह हा हा पावसात काय भजी छान वाटतात खायला. अ मगं काय साधी भजी केलीती, का बटाटे भजी केलीती, का कांदे भजी केलीती.
कांदा भजी किलती.
कांदे भजी केलती व्हय. हा हा ह ह मग मी. गवारी केलंती बघा
हा कशी
गवारी. गवारी हिरवी मिरचीची गवारी किलती.
वेगळ्या पद्धतीने किल
हा वेगळ्या पद्धतीने केली ती, अ गवारी भाजून घ्यायची ब तव्यात आणखी भाजून घेतली की. अ मिरच्या. का मिरच्या अस बारीक करायच्या खलबत्त्यातच बारीक करायच्या मिक्सरला. करायच नाही बारीक खलबत्यातच मोठी मोठी खर्डा त असं चेचून घ्यायची.
हा
आणखी कांदा जर जास्त कापायचा कांदा भरपूर कापून घेऊन. मग तेलात तर गरम गरम तेलात त कांदा टाकायचा, कांदा जरा लालसर होईपर्यंत भाजायचा.
हा
मग लालसर कांदा झाला की मग त्यात मिरची टाकायची मिरची का एवढी जास्त कर पो. वैष्ने
हा.
मिर्ची. जरा परतायची परतल्यानंतर मग, शे तीे हाय क नाही आपली भाजले. ती गवारी टाकायची त्याच्यामध्ये.
हा.
टाकायची आणि ती पण असं, परतायची पाणी वतायचं नाही लगेच. परतत परत. तून असं त ती प त्याला, पण अस लालसर अस, मऊ पडली पाहिजे गवारी तेलाता असं मऊच पडत्या सोडा.
हा.
मग ती मऊ पडते ते तेलात गवारी घालून असं, हलवायची थोडस पाण्याने शिंतोडा द्यायचा.
हा.
आणि झाकून ठेवायचे.
म्हणजे सुकी गवार होत्या काय.
गवार होत्या आणि आपल्याला वाटलच तर शेंगदाण्याचे कूट टाकायचं. पातळ पाहिजे असली तर आपण पाणी घालायचस थोडंसं.
मग ते असं पाण्यासारखं बनणार नाही का?
पाण्यासारखं, शेंगदाण टाकायचं मग पाणी टाकलं की मग शेंगदाण टाकायचं. मग शेंगदाान टाकलं की हा घट्ट पणा यासाठी. ते शेंगदाना टाकलं कि ते असं आळून येते ना, आळून आले की मग ते आपल्याला भाकरीे बरोबर पण खाऊ शकतो ना आमटी बी, भात पण त्यात असं मिक्स करून खाऊ शकते आप पण. हा, गरज नाही मग. ते असं रब-रबीत होतंय ना ते, ग्रेवी तयार होत्या. अशा पद्धतीने केल ते. हो, छान य ते, बघा कि करून एकदा. हिरव्या मिरच्याच तर एकदम छान लागतंय.
हा, हिरव्या मिरची बरोबर आणि आता पावसाळ्यात भरपूर येत्यात हिरव्या मिरच्या.
तेथ ते धपाट वगैरे, परवा केलते बघा मी धपाटे. असं हचा अं धपाट अस पीठ सगळ्या पी मिक्स करून घरात होत सगळं पीठ डाळीचं गव्हाचं आणि ज्वारी च पीठ होत म्हटलं खावं वाटलं जरा धपाटं करावं, म्हणून अस सगळं घरातल्या घरातच पीठ मिक मिक्स करून दोन आण न होत सगळं थोडं थोडं घेतलं. त्यात मिरच्या, लसूण कोथिंबीर जरा भरपूर घेतली. आणि सगळं मिक्सरला बारीक करून ती पीठ मळून आणि त्यात थोडीशी हळद टाकली. आणखी ते आहे सगळं असं मिक्स करून का नाही ते पीठ मळून घेतलं. आणि कापडावर असं थापलं भातात, हो. थापूनच छान लागते, छाप मा थापूनच करते मी ती लाटून पण करते तेच बायका सोडा. अ, त्याचा भाकरी केल्यासारखं होतंय हो. ह, नरम होतेय आणि ती भाकरी आपण तर भाकरी काय भाकरी काय दररोज खात. च की आणि ते धपाटं मग भाकरी, काय फरक राहिला मग? मग ते धपाटा एक नाही असं भाकरी खाल्ल्यासारखं लागतंय ते.
मग थापूण केलेलं कस कुरकुरीत लागत असतील ना. हा. हा पाण्याचा ते .
हा, नंतर त्याच्यावर मग धपाटा टाकायचा. धपाट्या नंतर त्याच्यावर मग पाण्याचा चिंतो टाकायचा असं बारीक बोटाना असं छिद्र उठ
हा, छिद्र उठवायची.
कोण ठेवायचं बारीेक गॅस वर वाफेवररती वरची बाजू काही भाजायची नाही. खालची बाजू भाजून निघत्या, हा आणि वरची आहे अशी वापरलून एकदम छान झालेल्या असत्या.
हम. आणि त्यासोबत अ दही आणि शेंगदाण्याची चटणी असली तर
एक नंबर, एक नंबर, लागतयच एक नंबर. दही टाक यच शेंगदाण्याची चटनी पण एखांद वळेस नसेल तर चालेल पण दही ल सोबत
हा, दह्या सोबत.
आता काय पावसात काय करून खाईल तेवढं.
कमी आहे, होय.
किती पण करून खावा हो, काही पापड वगैरे केलेत का नाही उन्हाळ्यात?
होय, केल्यात की. होय. घरीच बणवतोय. तांदळाच केल्यात, शाबुच केल्यात आणि ते वाफेवरच्या सालपापड्या केल्यात तांदळाच्या.
कसं केलं त्याचं वाप्यावरचं मी काय
अ वाफेवरच तांदूळ भिजत घाठलेलं तीन, चार दिवस. आणि मग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा चौथ्या दिवस संध्याकाळी ते बारीक करून घेतले मिक्सरला हा पाणी काढून टाकून म्हणजे आधी दोन तीन दिवस धुऊनच ते भिजत घातलेलं आणि नंतर मग ते बारीक करून घेतल मिक्सर ला आणि एक रात्र तसच ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग त्यात मीठ घातलं
हा.
मीठ घालून मग त्यात अ करते वेळेला जिरं घातलं थोडं तीळ घातलं आणि मग असं छोट्या-छोट्या प्लेटा असत्यात ना आपल्या पोहे खायच्या कांदे पोहे खायच्या
हां, हां, हां, हां.
छोट्या-छोट्या प्लेट मध्ये ओतायच एक-एक चमचा, लहान चमचा आणि एक पास-सहा प्लेटा एकदम घेतल्या तरी पण चालतय मग त्या पाच प्लेट मध्ये थोडं- थोडं भरून आपल्या ह्याच्यात मोठ्या पातल्यात किंवा आप कढईमध्ये ठिपुण पण ठेवू शकतो.
हां म्हणजे पातेलात पाणी ठेवायचं पातेला पाणी उकळवायचं आणि ती प्लेट त्याच्यावर झाकायची.
हां म्हणजे एक करायचं असली तर आपण हा एक करायचं असलं तर आपण मोठीे ताट घेऊ शकतो. प्लेट आणि जास्त प्रमाणात करायचं असलं तर आपण छोटे-छोटे चकते
हां हां मग एका पातीलात त्या एवढ्या सगळ्या कश्या ठेवायच्या का वेग
त्याला कापड बांधायचं मोठ्या पातीलाला आणि त्या कापडावर त्या सहा प्लेटा अशा वळीन अस गोल मांडून ठेवायच्या. पीठ भरलेल्या हां सगळ्यात मोठ
हां हां बरोबर आहे बरोबर
हां आणि त्यावर मग आपली परात किंवा सगळ्यात मोठं ताट त्याच झाकण झाकून द्यायचं.
हां हां हां हां.
आणि त्याला चांगली वाफ लागली कि मग ते खाली काढून घ्यायचं. मगा पाण्यात सोडं. ठेवायचं आणि नंतर एका सुईच्या मदतीने तिने ते काढून
ह आ हा ह सुकायला घालायचं. उन्हातला-उन्हात काय घालायचं न ते?
नाही ते नंतर घालायचं उन्हात, आधी साडीवर किंवा फडक्यावर असं हे करायचं सावलीतच वाळत घालायचं आणि नंतर मग उन्हा गळ्याच कारण एकदम लगेच उन्हात टाकलं तर कसं गोळा होण्या
गोवाळा खन असते हा म्हणजे अगोदर ती साडीवर मग सगळं करून घ्यायचं एकदम
हा एकदम करून घ्यायचं किंवा दहा बारा पंधरा वीस अशा टप्प्याटप्प्याने जरा सुकलं की जरा सुकलं की उन्हत टाकायचं
हा हा हा मग तिथला गॅस टाकल्या अस गोळा हो
हा उन्हात एकदम उन्हात नेल ना एकदमच त्यामुळे ती गोळा होते अस गोलच त या रोडच बनतोय त्याचा
हा हा हा हा हा बरोबर बरोबर आहे बरोबर आहे
ते
तुम्ही केले का मग भरपूर केला असचिला
होय दोन किलोच केलोय
होय मी आता पुढच्या वर्षी आता पुढच्या वर्षी करतो तर मी बघ तुम्ही सांगितले तसं आता
हा आणि जरा करायच्या आदल्या दिवशी आपण बारीक करून ला जरा एक मोठभर रवा घालायचा म्हणजे त्याची चिकटपणा येण्यासाठी तांदळाला कस चीकटपना नसतय जास्त
हा हा हा
हा हा हा हा
वापरल्यानंतर
मग थोडासा रवा घालायचा काय?
रवा घालायचा आदल्या दिवशी संध्याकाळी मग दुसऱ्या दिवशी करायच्या
हा हा हा हा
कलर वगैरे पाहिजे असला तरी पण आपण कलर घालू शकतो त्यात पण कलर कसा आता खायचा नाही म्हणतत ना शरीराला ते हानिकारक असते
हा हा हा हा बरोबर हाय की
नाही घातलं
चालतंय होय काय पांढऱ्या शुभ्र पण छान वाटत आणि ज्यावर त तव्यात तेलात तळताय का असं ज्यावर
हा दोन्ही पण चालतय तळलेले पण छान लागतात आणि पहिल्यापासून पद्धत कशी आहे विस्त्यावर भाजायची मग ते आमच्यात कसं आम्ही चुलीवर कधी तर स्वयंपाक केला तर चुली भाजतोय किंवा तेला तळल्यालाच आवडते सगळ्यांना ते कसं जीबीवर ठेवलं की लगेच विरघळतंय
होय आमच्यात कसं ते बा चुलीवर आवडतय नि
हा हा
आम्
होय आमच्या मिस्टरांना चुलीवरचच आवडत्या मग त्यांच्या पुरत कधी चूल पेटवल तर दोन तीन दिवसाच एकदमच भाजून ठेवतोय मग
चुलीवर भाजून ठेवायचं हेज्यात अ प्लस्टिकच्या पिशवीत घालून बांधून ठेवायचं कडक राहतात
हा
असं करायचं आज काही कामावर जातय की नाही मग तुम्ही काम